काय चालू हे?
काय नाही हो चालु हे राम. तो पाऊस आला तर छत्री दि मला.
हा का मस्ती करतो राम लय.
हम्म धिंगाणा लागतो खेळायला.
हा
अभ्यास कराच जीवावर येतो.
अंगणवाडीत जातो काय रोज?
कशाच जातो रोज एखांद्या दिवशी जातो ए खाण दिवशी घरी.
हा रोज नेऊन घालच ना तेवढंच त्याला सवय लागल ना.
कधी अंगवाडी उघडी राहाती कधी काही. काम राहते बंद राहती कधी आपल्याला काम राहत्या.
हा हा. ते हाय अन ती रोज नाही उघडीत का?
आणि ते वरत रोज पण.
हा का?
हाका कोण्याचा भाग या म
काय म्हणतो राम?
रे आमची आजी आली आज. तर मग ना आमचाल माझी आजी आजी आली म्हणून छत्री लाप. कोण ठेवतय कोणी घेईल म्ह अक्का घेईन. अक्का घेईन छत्री ठेऊन दिली.
हा म्हणून लगून ठेवली काय?
लय कलाकार बाई राम.
हा लहान पोरं राहत्याच तशे लय समजत त्याना आता.
तेे ना तर दोघ दोघी जणी गेल त्या. मग तो छत्री देत नव्हता मग ते आक्का म्हणे माझी छत्रीये त्या घेऊन गेल त्या मग नंतर परसू त्याला आणून दिली ते म्हणते ते आक्का येऊन जाईन लपून ठेवा ता छत्री.
हा का?
हम्म.
हम्म तेच म्हटलं काय चालूय काही नाही विचराव म्हणून केलता कॉल.
हम्म.
बई कुठ घेलत्या?
त्या दावाखान्यात गेल त्या त्यांची तब्येत बरी नाहीत
कोणत्या दवाखान्यात?
ह खुलताबादला गेलत्या आणि परत. तिकडे यायला गेल त्या येरुळ ला पौर्णिमा होती आज आदर्श.
हा आजची गुरु पौर्णिमा आहे ना.
हम्म हम्
दर्शनाला गेलता काय?
हा
ह मग रामला काय काय आणलं पंढरपूर वरून?
रामला आन ना खेळण्या
हा का
हम्म
हम्म भूक लागलीच त्याला?
आसच करतो तो.
मला वाटलं खाईन काइ आता
कशाचा जेवतो तो तसच म्हणतो.
हा का.
हम्म म
काही नाही होईना आता आमचे कॉलेज चालू
हम्म का
आठ पंधरा दिवस आहे अजून घरी
हो का
हा
कुठे घेतला अ‍ॅडमिशन
घेतल्याने अजून इंजिनिअरिंग चे कॉलेज कुठे चालू झाले
नाही
हा होईन आता चालू चालू पुढच्या महिन्यात किंवा सप्टेंबरमध्ये होत्या मग डायरेक्ट लास्ट.
हम्म.
हं
अय वही देतो सोडून लिवाची त्या टेबल वर लिवित बसतो.
द्यायची ना त्याला पाटी द्यायची नाही तर.
ती वही घी वही घी ती काय तिथ अंधार थोडं हे. म तिकडं वही ती काय आहे ती कुलप खाली. हा
डाकुरा हे काय राम.
हम्म राम डाकुऱ्या हातानं लिहतो.
कोण तुम्ही हाय का
नाही त्याचे पप्पा डाकुरे आहेत ते पण डाकुऱ्या हातानं लिहतो.
मह राहिलेली आताशिक
हम्म
रामला काही नाही एकटाच हे खेळायला.
हा तरी पण मी सोबत त्याच चालू राहत घ. मध्ये गुड गुळ पळत मग बाहेर
आज पाऊस चालू आहे तर आज नाही गेला मग?
हा नाहीत रोज यत राहतो आवाज नाही तर.
हम्म
हम्म
तुमच झाले का जेवण बिवण?
माल माहित नाही ओ.
म?
कोण आलत काणू
त्या शेजारच्या काकू होत्या आवाज देत होत्या
हो का?
हम्म
तेच म्हणलं कोण हे कोण नाही.
हम्म मग हा?